हॅलो,
हा हा बोलकी, हा आवरलं बघ आता. आणि काय?
ठीक आहे, अ काय नाही बघा, कामात आहे तुम्ही?
नाही नाही, हाय बोल मामी चालूच आहे माझं.
माझं एक काम होतं, मी जराका नाही आमच्या माहेरी जाणार होती. मग आमच्यात कसं तेथ भावना देननी दिवाळीत ज चिवडा करतो ना आपण ते पाहिजे होत मग त्यांनी मला करून आण म्हणून सांगितलं तर मग मला जर असं क तुमच्या पद्धतीने जर अस सांगायची रेसिपी हा सांगायची
हा हे आता कसं एक किलो पोहे असतय
हा
एक किलो पोहे भाजकीे पोहे असतात ते हम्म त्याला नाहीतरी आता एक अ एक पावशवर ह्याचं शेंगदाण घ्यायचं आणि एक हा पावसार शेंगदाणे आणि एक वाटी दीड होटी वाटी होईल एवढं खोबरं घालायचं असं पाती पातळ काप काढायचं त्या खोबऱ्याचं
हा हा
आणि पात्र काप काढल्यानंतर आणि फुटाण डाळ एक वाटी म्हणजे एक किलोला एक वाटी एक दहा बार घटली तरी चालते पावसर लही होते दहा बार घालायचं आणि तुला म्हणजे आवडत असेल करी जेने करून जर काजू काजू एक छोट पंचपाळ वाटी
हा हा
ते घालायचं झालं तर मणुक एक वाटी आहे ते हे करायचं हो तर नाहीय तेलात घालायचं बा मी ते सगतो की तुला पहिला साहित्य सांाय लावले मी न ते हे सगळं घ्यायचं घ्यायचं मग कीपत्ता मग हे घेतल्यानंतर सगळं तेल ठेवायचं तेल ठेवल्यानंतर तर ते पहिला शेंगदाण भाजून काढून ते पोहेमध्ये घालायचं
हा तोळून ब
तळून हा तळून घालायचं मग त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ तशीच टाकायची
हा
आणि काजू एक पंचपाळ वाटी असते ते नाहीतरी ते पण तळून घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं मनुकं पण तळून घ्यायचं त्याच्यात टाकायचं आम्ही करतो तसं मी तुला सांगाल बा हा हा मग ते तस ते पण तळून घेऊन मनुके पण त्याच्यातच टाकायचं आणि शेवटी काय आता हे राहते कडीीपत्ता कडीीपत्ता पण असं तळायचं मोठ्या झाऱ्यान आणि ते पण त्याच्यात घालायचं घालायचं राहत त्याच्यात नाहीतरी म्हरी हिंग आणि तुम्हाला लस लसून आवडत असल तर लसूून चेसून टाकायचं आणि त्याच्यात टाकायचं ते कुकुत हऊसपर्यंत लालसर हऊसपर्यंत हेरायचं त्याच्यात बुक्का घालायचं थोड घरची चटणी घालायची आणि घरच मसाला म्हणजे जरा धनपूड जिरंपूड घालायचं आणि बुक्का साखर जरा घालायचं वा पिट्टी साखर हा पिट्टी साखर आणि ब का जरा वापरायचं आणि घरच जरा वापरायचं दोन्ही निम्म निम्म घ्यायचं आणि ते त्याच्यात सगळं तेलात घालायचं आणि तेलात घातल्यानंतर ते कडई म्हणजे उचलून त्या पोहेवर सगळं बतायचं तेथ आणि प्लेट घेऊन असं ह हा मसाला आणि ते नाहीतर सगळं खालवर करायचं मी विकत कधी मसाला आणत नाही बाळा
नाही आपण आता तो म्हणजे तेलात जो आपण तयार केला बुक्का पिटी साखर बारीक साखर तिन असं सगळं जे तयार केलेलं मिश्रण आहे ते चिरमुऱ्या हा त्या पोहे्यावर ते वतायचं काय
हा पोहेवरती नाही तेलात जर तेल बंद करायचं तळून घेतल्यावरच मी कडीीपत्ता शेवट तुला सांगितलं होतो ते कडीीपत्ता ते पोशंगदाणे जर मनुक ते काजू ते सगळं त्याच्यात घालायचं आणि शेवट जरा तेल राहत त्या तेलात नाही तरी लसूून टाकायचं जिरम होरी टाकायचं
हा
आणि ते टाकलं की ते बंद करायचं कडकडतंय बंद करायचं हिंगडी टाकायचं ते बंद केल्यानंतर त्याच्यात चटणी घालायच तेलात कडई उतरून घ्यायची खाली चटणी घरची चटणी थोडी बुक्का चटणी थोडी घालायचं उतरवायचं आणि ते उचलून हाळवूच नाहीतरी त्या पोहेवर असं बोलवतायचं बा
ह
वटयचं आणि खालवरर करायचं आणि थोडं चुरमुरं घेऊन त्या तेलाच्या कडेत जरा घालायचं ते बघ पोहे घेऊन आणि खालीवर करायच म्हणजे सळ ज तेब सगळ त्याच्यात पोहे वढून घात मग ते सगळ हलवल्यानंतर मग पिट्टी वर पिट्टी साखर वरण टाकायचं बघ
हा हा
पहिला तेला टाकायचं नाही किंवा पहिला पोहेत पण टाकायचं नाही पिट्टठी साखर त्याच काठी व्हायला बघत हा मग हे कस घ पहिला हे सगळं करून घ्यायचं आणि शेवटच्या तेलात नुसत जिर मोरची फोडणी लसणाची फोडणी घालायची तेल ब आणि चटणी घालाय ते घातलेलेच असते बुक्का चटणी आणि घरची चटणी जर घालायचं
हा हा चालते की करून बघते
हा आणि ते नाहीत त्याच्यात हे करायचं होतायच का हा म्हणजे आम्ही असं करतो दिवाळी चडा आम्ही असं करतो होत जर शेंगदाणे कस जर प्रमाण कमी कराय ते जरा अस नवीन वाढते आणि ते मनुकं पण जरा छान वाढते त्याच्यात का
हो हो एक नवीन म्हणजे शिकायला मिळालं ग्या म्हणजे मी करून बघते आणि तुम्हाला सांगते की कस झालं ते
हा चालते ह आणि काय आवरलं जेवली स
झाले झाले
हा मी थोड्या वेळा करू
हा बरं बर
हा म्हणजे कॉल पूर्ण होत्याता का का
हा बरं बर
ह हा